नमस्ते मॅडम.
नमस्ते, तुम्ही करताय म्हणून मी करेना कॉल.
नाही हो, मी आहे बरं बरं बरं ठीक आहे, ठीक आहे, असूदे, असूदे बोला काय म्हणताय?
काय नाही झालं ऑफिस सुटलं?
हां सुटलं ऑफिस, आत्ता मघाशी सुटलं, जरा लेट झाल आज ऑफिसला, तुमचं काय चाललंय?
काय नाही चालू आहे जेवणाचं करायचं.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा जेवण चालू आहे होय?
हम्म. तुमचं? काय झालं ऑफिसमध्ये आज?
एवढ्या लवकर जेवण बनवायचं चालू आहे साडे सातलाच?
साडेसात मग करायला नको काय झालं आता ऑलरेडी या झालंय. आता चपाती तेवढी राहिली, बाळाला पाहिजे ना जरा खायला मघाशी जेवला नव्हता दुपारी तो.
काय म्हणते बाळ?
अ जरात थोडं बाहेर गेलाय म्हणून आता चालू आहे.
अच्छा अच्छा तर बाळ किती वर्षाचं झालं हो?
आता नेक्स्ट मंथ मध्ये टु इयर्स होतेत. पुढच्या महिन्यात दोन वर्ष होत्यात.
हो का?
हम्म पूढच्या महिन्यात. ट्वेंटी नाईन इयर्स तारखेला.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं बर. तेच आमच्या पण ऑफिसमध्ये कसं जरा असं उलथ पालथ चालू आहे हो.
हा.
हम्म. जरा मेन बॉस मॅडम आहेत त्यां तर मॅडम बरोबर जरा बोलण्यात चालण्यात ना काय बारीकमध्ये वाद दवादी होत आहे एकमेकांना पटत नाही आहे.
हम्म.
दोन व्य ते सोडून गेल्यात ना लेडीज आमच्या स्टाफमधल्या.
हा.
ते त्यामुळं जरा थोड्याफार गोष्टी जरा बिघडली तसं वाटालंय.
हम्म.
मग मी जरा त्याचे कारण आमच्या मेन मेन मेन सरांना त्याचं कारण सांगितलं मी.
हम्म.
कोणामुळं काय होतंय कोण कसं वागतंय.
हा हा.
कसं असतें जरा शेवटी कसं आहे माहितय आहे काय? मेन सरांनी बोलणं आणि एका स्टाफच्या मेंबरचा इंचार्ज न बोलणं यामध्ये फरक दिसतो.
होय.
हा मग ते कसं होतें ते इनचार्जच बोलण्याचं जरा लोकं माइंड करू शकतात. त्यांचं वेळं वाकडं बोलणं.
हा‌.
नाही का?
होय होय.
मंग ते स्टाफचं बोलणं जरा वेगळं पडतंय. स्टाफच्या बोलण्यात म्हणजे कसं होते त्यांचा विचार वेगळे पडतात ना.
हम्म.
म्हणून म्हटलं जरा थोड्याफार गोष्टी अशा असतील असं.
मी त्यांना पण तसंच सांगितलं की जरा थोडंफार बोसनी मानवी माझी व तिक जरा मीटिंग घेतली गेली ना आज.
हा.
हा. म्हणजे आज म्हणजे एक दोन दिवसामाग घेतली गेली होती त्यावेळी मी विचारल सांगितलं होतं. त की आस अस आहे. त्यामुळे असं असं या गोष्टी जरा माइंडली घेतल्या जात आहेत. थोडंफार बोलण्यामध्ये थोडंफार टोन सुधारणं गरजेचं आहे.
हां हा
नाही का? म्हणजे कसं आहे. एक एखाद्या लेडीजने दुसऱ्या लेडीजला बोललेला गोष्टी लगेच माइंड होता ओ.
होय होय. सगळ्यांसमोर बोललं की वाईट वाटत ओ.
तर पुरुषांचं कसं आहे पुरुष लोक लोक जरा बाहेर फिरत असत्यात इकडचं, तिकडच्या गोष्टी बोलत असतात. त्यामुळ पुरुषांच्या गोष्टी एवढ्या लगेच लोकं मनावर घेत नाहीत, म्हणजे एवढं मनावर घेत नाहीत ते लोकं अण लेडीजचं कसं जरा त्यांचं कंजेस्टेड आणि थोडस थोडं -थोडकं लाईप असल्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत त्या माइंड करतात, तेवढाच त्यांचा हे असल्यामुळं इमोशनल आसता, हा बरोबर असं म्हणू शकताय तुम्ही इमोशनल असल्यामुळं त्यांची अटॅचमेंट लोकांशी कमी असल्यामुळं त्या ज्या लोकांच्या अटॅचमेंटमध्ये आहेत त्यांच्या लोकांचं त्यांना बोलणं थोडं लागतं. म हेच मी जरा थोडंफार समजावून सांगितलं हो.
की अशा, अशा पद्धतीनं होत आहे मग ते कसं ते तो म त्या बाबतीत जरा बॉस बरोबर पण त्या आमच्या चर्चा झाली ये, म त्यानंतर मी थोडंफार बसतता टोन सुधारल्यानंतर आत आता थोडं वातावरण एकदमच असं
चेंज झाले ना ओ
फ्रेश झालेला हा आज, आजच्या दिवसात.
हम् एक चार दिवसाचंच ते ग्राफ्टिक चेंज बघायला म म्हजे एकदम असं ब बदलचं झाला, अचानकच तो बदल झाला म्हणजे थोडाफार मी टोनमध्ये सुधारणा झाल्यानंतर जरा लगेच स्टाप रि चार्ज झाला आमचा रिचार्ज झाल्यामुळं जरा स्टाफ जोमाने काम करायला चालू झाला.
हा,
मग ह सगळ्या गोष्ट गोष्टी कशा असत्यात, थोड्याफार त्या मं काय म्हणतात ते? आसं
अ माइंडवर घे न घेता काम केलं की, कसं आपलं काम चांगलं होतं ना.
होय,
म ते जरा मनावर घेऊन दडपणाखाली की मला असं बोलणारच आहे, आणि माझं असंच होणार आहे. अशा बर्डन खाली काम केलं, कि मग ते काम होत नाही. म्हणून ते कामाच्या बाबतीत कोशस् सगळेचं असतात, पण काही गोष्टी अशा होतात की एकमेकाच्या बोलण्यामुळे त्या गोष् ती कामाच्या बाबतीत खराब होऊ शकतात.
आणि त्याचा परिणाम कामावरसुद्धा होऊ शकतो. म्हणजे एक अं वं असं कंपनी आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये हेच चालतं जास्त. हॅलो,
होय, होय.....
हम्म, असं आहे मग त्यात आता आमच्याचं कसं आहे, हे मला थोडेफार जसे- जसे अनुभवेत गेले तसे- तसे मी थोडे मांडत गेलो.
हम्म, मग त्याचा फायदा झाला न व्हे तुम्हाला?
हो फायदा होतोय, हो फायदा होतच आहे, पण कसा विषय आहे कि थोडफार त्या गोष्टीचा विचार हा कंटिन्यू राहिला तर मग ते पुढ चांगल राहील. हो नाहीतर मग ते अच जर होत राहिल तर मग ते अवघड होऊन जाणार अस. असा विषय ना, म्हणून मी थोडफार काय कुणाच किती चुकत आहे किती प्रमाणात चुकत आहे हे जर गोष्टीच ऑब्झर्वेहेशन करून मी त्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या.
ह.
त्यामुळे जरा थोडफार. थोडाफार फरक पडला आहे आता तरी तीस पचाळीस टक्के पण अजून शंभर टक्के पडला तर त्याच जास्त परिणाम होईल अस
परिणाम. हम् कंपनीवर परिणाम होईल चांगलाच. आता घरी जातय काय बाहेर?
काय म्हणला?
मी आता घरी जाणार काय बाहेर फिराय जाणार.
नाही -नाही नाही मी एका एका मित्राकडे आलो होतो. आता इकड पाऊस चालू झाला होता.
मग एका ठिकाणी थांबलो होतो. आता थांब थोडा वेळ थांबून मग घरी जाणार.
इकडे पाऊस नाही आज.
आ
आमच्या इकडे पाऊस नाही.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय. काय म्हणला?
इकडे नाही पाऊस म्हंटल.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अ्छा.
तिकड तर, हम्म ठीक आहे. बघू आता काय. तिकड आमच्याकडे पाऊस चालू झालाय बारीक.
हम्म हम्म
बघू आता काय काय इथ या इथन तर यातन तर बाहेर पडून.
घरी जायला लेट होत असेल मग तुम्हाला रोज.
हा थोडफार एक संध्याकाळ जस ऑफिस सुटते त्यानंतर एक तास दीड तासाच्या ेक्षा जास्त वेळ लागतो. जरा ऑफिसला मागच्या वीस मिनिटं आमचा टाईम जातो त्यानंतर मग क ते पाऊस बी झाला की, थांबत, जरा थोडफार एकसारखा पडाला लागला की, मग जरा अवघड होतो हो. कारण कस रेनकोट जरी घातला तरी थोडंफार भिजतस ना मग थोडफार डबा वगैरे असतो सोबत काही कागदपत्र असतात डायरी असतात मग त्यामुळ जरा
थांबायला लागते.
ते घेऊन जायला, त्या त्या गोष्टीची आणि काळजी घ्यावी लागते. सगळ्यांनी बघ बसा लागते परत जास्त हे भिजले की आजारी पडना पडायचे आणि शक्य शक्यता असते. अशा फार काहीश गोष्टी होतात. बघूयाता कस कस काय होतोय.
होय होय
रोज काय कसं आहे रोजचं टायमिंग आम च सेम आहे बरं बाहेर मी थोड्या व्हिजिट करण्यासाठी पण फिरत असतो. आठवड्यातन एक दोन दिवस माझे त्यात जातात व्हिसिटमध्ये. मग त्या विजिटमुळ कसं जरा ऑफिसच्या लाईफपासून मला थोडासा चेंज मिळतो. नाही का वेगवेगळ्या वेगवेगळ्या शहरात फिरायला मिळतं. आता कंटिन्यू एक काम बसण्यापेक्षा जरा वेगळं काम असेल तर कसं आपल्यालाच बरं पडतं ना.
हम्म होय होय
म्हणून ते वेगळं काम करण्यासाठी मी ते जरा बाहेर जाण्यात च मी स्वतःहूनच सांगितलं होत की मी हे करतो म्हणून,
हम्म हम्म हम्
म्हणजे ऑफिस वर्कपेक्षा तसं थोडं रोज रोज ऑफिसमध्ये ते एक आपलं सकाळी गेले की संध्याकाळपर्यंत जॉब आहेच त्यात त्यातूनच जरा फार चेंज म्हणून आपल्याला काहीतरी बाहेर फिरता आलं तर आप आपल्याला थोडंफार ते प्रवासाचा तसा त्रास होतोच पण थोडंफार बदल असलेला बरा असतो.
होय होय छान चांगलं आहे.
आणि काय?
आणि काय मग काही नाही आता जेवण बनवाय लागलोय.
बर
आज आहे
रेग्युलर रेग्युलर जेवण किती वाजता असतं तुमचं?
नऊ नंतरच होतेय आमचं बाळ असल्यामुळ.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा नऊ नंतर म्हणजे मग ते बाळाला भरवायला पण वेळ जात
बाळाला भरवायला वेळ जातोय परत त्याला घ्यायला एक जण पाहिजे.
अच्छा अच्छा अच्छा.
मग एक झालं की एक जेवायला बसतो मग आम्ही अस,
अच्छ अच्छा अच्छा.
आमच्या रस स्पेशल म्हणजे बॉईल केलय अंडे. रसा. अस खायचं भाजीच प्रॉब्लेम आहेना रोज काय करायचा.
खरं हाय खरं हाय खरं हाय.
त्यामुळं आठवड्यातन एककदा असतय काहीतरी.
हा असायला पाहिजे असायाला पाहिजे चांगला आहे ते उलट.
बा बाळ तेन खातय त्यामुळ.
कधी कधी जेवत बदल असेल चांगलं असतय रोजच रोज तेच जेऊन भाजी भाकरी करून कंटाळा पण आलेला असतोय आपल्याला.
सकाळी पण भाजी करायची संध्याकाळी पण भाजी, चपाती हम
बाकी आणि काय निवांत.
काय नाही निवांत.
अच्छा! अच्छा! अच्छा! !
ह ठीक आहे. एक मिनिट ह